हॅलो
हा
आवाज येतोय का माझा
हो येतय
हम्म काय नाही झालं का दिीदी जेवण वगैरे काय नाही बसले मी जे जेवण वगैरे झालं आवरण झालं बसली मी आता
हा मुला हो झालं मुल काय करताय
काही नाही अभ्यास चालू आहे एकीचा शाळा नव्हती शाळेला सुटते होती आज आणि एकाचा आता चालू आहे अभ्यास चालू आहे ते गृहपाठ दिलेला असत हम्
हम्मआज शनिवार हो होती त्या मग आज काही सुट्टी वगैरे होती का
नाही आज सुट्टी नव्हती बाई आज सुट्टी ते लग्नाच्या यामुळे आमच्या सुट्टी त्या बी बंद केलेल्या आहेत नंतर भरून देणार आहेत मग का ड्युटी ला जांव लागत
हम्म.
काय नाय.
नंतर भरवून देतील. आणि नंतर परत अजून. काही मुलींच काही झालं. काही
सुटी जमा जाईल. दुसरी सुुट्टी काय जमा होउन जाते ना. तुम्हाला आज सुट्टी होती का?
तेच ना. नाही नाही. आमची पण होती थोडीशी. नाही आमची शाळा होती ना. हम्म. होती. अकरा ते तीन वाजेपर्यंत होती.
हो का? मग तुम्हाला. म्हणजे आ अर्ध्या दिवसाची सुट्टी वगैरे असं. घेता येऊ शकते का मग? का अर्ज द्यावा लागतो. दोन दिवस. ह ह.
नाही नाही घेता येऊ शकते. पण आज तशीच शाळा होती. अकरा ते तीन.
हो का? पूर्ण दिवसाची. हा पूर्ण दिवसाची सुट्टी.
नाही नाही ते कायतरी अम्म. ते शिक्षकांचं काहीतरी चालू आहे ना. तिकडं. त त्यांना ड्युटी लागते ती. तीन वाजे नंतर. त मग त्यांना तिकड जावं लागतं. म्हणून ती शाळा लवकर ठेवलीये. आणि लवकर सुट्टी देऊन देतात ते.
हो काे?
हा त ते काम म्हणे. तीस तारखेपर्यंत चालेल. तीस तारखेपर्यंत अशीच शाळा. ह. तशीच शाळा भरणार.
ह उद्या सुट्टी य बई मग ह.
हम्म. उद्या सुट्टी राहील. एक दिवस आराम.
ह कसला आराम. घरीबी काम ते चालूच राहतात.
हम्म. काम त राहताच. पण हो ना. पाऊस होता ना.
हा. इकड बी. आमच्याकडे बी. हम्म हम्म.
हम्म. दुपारी बर बर शाळा सुटली. तेव्हाच पाऊस पडला. येता येता मग.
हा हा.
रेनकोट घालून घेतलं. रेनकोट घातला. पण अर्धा मार्ध भिजतच.
आता. गाडी चा तुमची काही नाही ना
हो चांगली चालते ना. नाही. अडचण काहीच नाही. लगेच चालू होवून जाते.
हा चलून द्या. ती मध्ये बंद पडून जायची म्हणे. त्याच्यामुळे म्हटलं चालू होते का? नाही होते.
हा ना. ते बॅटरीच. बॅटरीतच काहीतरी खराबी होती.
हा हा.
ती बदलून आणली आता.
हम्म काय, इकडे बी बारीक बारीक पावस आला. संध्याकाळी बुरबुर. आणि पोरींचा तेव्हा बाहेर खेळायचा टाइम असतो ना.
हो का? मुलींना आज खेळायला नाही भेटलं अस.
खेळायला बी नही. फक्त फेअर फटका मारला. बिचार्या पोरीनी. पण नाचायला नाही भेटलं. आता थोडे्च दिवसावरती लग्न राहिलय ना. नाचायला नाही भेटलं. त्यांना. म्हणून त्याच त्याच्यामुळे त्यांना जास्तच चिडचिड होत होती. आज.
हम्म.
तिथं हा. स्पीकर लावून द्या. ह. तिथं. बास स्पीकर लावून देता मोठ्या आवाजात राहतो मग, पोरी जरा बऱ्या नाचता मग. पण त्या कुठं काय? आज आम्ही बी गेलो होतो सकाळी पालकमेळावा होता म्हणून साऊूच्या शाळेत.
हो का?
हम्म.
काय सांगितलं? त्यांच्या मॅडमांनी.
तिथं हा. तिथं मोठी मिीटिंग घेतली जाते. सगळ्या पोरांना सगळ्या- बालवाडीचे जेवढे पोरं असतात तेवढ सगळ्यांना बोलवलं जातं.
मुलांना.
म्हणजे पालकांना-
एक पालक बी बोलवलं जा- नाही नाही. मुलांचे सगळ्या पालकांना बोलावलं जातं. तिथं मोठी मग, ह. चांगल मोठ सभागृह आहे ना तिथं?
हम. असं होतं का? बाकीच्यानी मुलांना बी आणलं होत बुवा असं.
एक दोन होते. ज्यांचे सांभाळणारे कोणी नसत म्हणून मग घेऊन येेता सोबत. त्यांना घरी एकटं सोडता येऊ नाही शकत ना? त्या पाल- कांना म त्या मुलांना. सांभाळायला कुणी राहत नाही म्हणून मग त्या मुलांना बी सोबत घेऊन यावं लागतं मग.
होय.
काय नाही. अ तेच सांगत होते सभेत बी. कि मुलांना व्यवस्थित शाळेत पाठवत जा. टायमावर- वेळेवरती पाठवत जा. वेळेवर- घ्यायला येत जा. हां.
बरोबर.
बगला इरवा इरवी.
बाजे.
म्हणजेला हा दुसरं काय असं वर्चण कावडेत जा. चिवडा झाला. असं देत नका जा. अस सांगत होते. मुलांचा अभ्यास- बघून घेत जा वह्या -
आं. आजकालचे आई कसे मॅगी वगैरे बांधून देता ना मग डब्याला? म्हणून.
ते ना. ते ना. तेच सांगत होते जेणेकरून मुलांची तब्येत खराब होणार नाही. याची. तुम्हाला वाटेल मुलगा शाळेत- गेलेला आहे. आणि त्याच इथच काही त्रास झाला. तो दुस- ऱ्यांना तर काही बोलू शक - णार नाही. घरी आल्यावरतीच आई वडिलांना सगळं सांगतो. तिथं येईपर्यंत- त मुलांना ते-
ते कसं ते? पास्ता वगैरे नूडल वगैरे खाता का? मग त्यांचं पोट दुखून येत ना म्हणून.
हा ना, आणि किती बी ते बाल म्हणजे लहानच मुलं ना होते.
ह.
हम्म. बिचारे! काय करता? तेच सांगत होते. व्यवस्थित केस वगैरे- हा. केस वगैरे व्यवस्थित वह्या रोज- तपासून घेत जा म्हणे.
हम्.
बाकी काय नाही, तेवढंच होतं.
आणि त्यांना विचारायचं ना, मग कि हे आम्ही डोक्याला सपेत बेल्ट लावतो, तरी पण कशाला मग रिबीन लावला होता म्हण?
तो युनिफॉर्म मध्येच हे म्हणे, दोन वेण्या अशे दोन शेंड्या, आणि त्याला त्या रिबन बांधून
नाही पण लहान केस असतात ना, त्यांना तर तेज असतं ना पण
हा ना. कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी, सांगत होती ती म्हणे सगळ्यांनाच आहे म्हण
हम्म! जेंची बारी ज्यांचे बारक केस आहेत, त्यांनी पण लावूनच यायचं
ह, त्यांना बी, त्यांना बी, सांगत ते काय म्हण सांगत होते, म्हट काय नाही हिरण्या कशी अभ्यासात म्हटलं चांगली अभ्यास वगैरे चांगला करते. तिला एकदा सांगितल्यावरती परत परत सांगाव लागत म्हणे नाही तर बाकी मुलांना कस सांगावं लागत बसावा लागत आपल्याला म्हणे, बराच वेळ म्हणे खाली बसून त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागत. तस हला एकदा लिहून दिलं, का मग ती बरोबर करते तशी म्हणे
हम्!
सगळ्या अभ्यास वगैरे व्यवस्थित, हा तिला व्यवस्थित समजवून सांगत जा म्हटलं ती लगेच एकदाची रडखूबाई लगेच रडायला चालू करूनदे. तीची साधीवस वस्तू जरी सापडले नाही ना, एखादी वस्तू तिने ठेवलेली असेल आणि ती जरी सापडले नाही नाही तर त्या विषने जरी घेतली ना, तरी रडायला लागून जाते ती
हा.
श्वेता आहे, ति सव
तेच ना
हम्म! सकाळी बि लवकर उठत नाही, उठायला त्रास देते, लवकर झोपत नाही, म्हणून उठली का? लगेच मग आंघोळ झाली का? लगेच बदाम मागते खायला.
हम! आणि बदाम काही डोकं काय चालत
बदाम मागते बदाम खाल्लं गेलं का, लगेच मग ते मग आता दूध, पोळी, काय काय सांगते
तेच ना अजूनही खाण्यावर थोडस लक्ष द्यावं लागेल तिला जास्त दूध, पोळी, ने द्यायचं, पोळी भाजी द्यायचं.
तो यता जेवणच नाही करत, तो त्याला तर बापरे ओरडून ओरडून मलाच सांगायला लागत त्याला, बस रे कर रे, तिचं काही नाही तिला एकदा जेवढतल्या तेवढ संपवत, पण तो नाही संपव करत अभ्यासाला, इकडं फिरेल तिकडं फिरेल अभ्यासाच्या वेळेस बी पण नंतर मग अकरा, साडे अकरा वाजवतो मग मग आपूर्ण राहिला का, मग सकाळी करू, सकाळी करून, सकाळी लवकर रिक्षा येऊन जाते. आपला विषय हां.
े थोडस रागवत जा तेला लोक ऐकत नाही हम्म असं बाहेर फिरायला जायचं राहिल का लवकर तयारी करून येतो त्याच त्याच आपण शाळेची तयारी के लव खर करत नाही
होता पाणी पावसाळ्याचे दिवस मुंबई किडे लई फिरत आता आणि बाहेरला कारण सावळ्या मारत फरतो त्याला पलकार जाबाऊ जा अधारात तस इकड जा तिकड जा
ह बिना चप्पलच पाणी पावसाचं
मग ह